थांबूया की सर.
अहो काय नाही, तुम्हाला ते परवा बेंगलोरला गेलेलो.
हम्म हम्म हम्म, कशी झाली ट्रीप बेंगलोरची.
छान झाली. ते दक्षिण भारतात कर्नाटकची राजधानी आहे ना बेंगलोर. पूर्वीचे बंगलोर होत. ते आता बेंगलोर झालेय. आणि भारतातलच सगळ्यात मोठ ते शेअर आहे. आणि आपल्या दख्खनच्या पठारापासून समुद्रकिनाऱ्यापासून साधारणतः एक हजार उंचीवर ते वसलेले शेअर आहे. चांगल आहे म्हणजे हे व हवामान चांगलय तिथ. परत आयटी पार्क आहे. परत आयटी पराया पार्क साठी तेथे जगभर प्रसिद्ध आहे. अस ते आहे. आता हे कस आहे. ह्या मा म्हणजे
आय टी पार्क म्हणल्यावर मग आय टी क्षेत्रातील लोक सगळी
सगळेच हा सगळे मोठमोठे उद्योगधंदे परत बऱ्यापैकी देशातली बऱ्यापैकी विद्यार्थी बेंगलोरला मोठमोठ्या कंपन्यामध्ये आयटी पार्कमध्ये जॉबला येतात. आता काय आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून त्यांच देशातल अ मोठ आय टी हब आहेत. म्हणजे हा, तंत्रज्ञच आणि आता कसं आहे त्या शी ''--'' शहरामध्ये एवढं भारी आहे. कि व त्या नैसर्गिक साधन सामुग्री आहे तिथं. म्हणजे गार्डन म्हणा किंवा झाडी म्हणा आणि. हे व बऱ्यापैकी मोठमठी गार्डनस आहेत तिथं.
हा हा हा, म्हणजे फिरण्यासाठी ह्याच्यासाठी आपल्याला हे आहे म्हणा.
आणि मोठमोठे पब्स आहेत हॉटेल्स आहेत तिथं.
हा हा हा,
आता ते कसं आहे ते विजयनगर साम्राज्याचा मंडलिक शासक. नान प्रभू कॅप. पे गोडा म्हणून आहे पंधराशे सदतीस साली त्यान मातीचा. म किल्ला बांधला त्या बेंगलुरूमध्ये. आणि त्याच त्या नावाचा अ म्हणजे. बेडा कल उरू असं नाव आहे म्हणजे शीज व्हॅल्यू. शिंगा असं कडधान्याचं शेर म्हणून तिथं अ, च नाव कडधान्य आहे तिथं बेडा कलरू हा,
हा हा हा, मग तिथं कोण कोण म्हणजे शेंग भुईमगाच्या शे ''--'' शेगा का हा हा हा,
हा त्याला अ, त्याला बेंगलोरा अस नाव पडलेथ परत आता कस आहे मराठा. श्यामराज्यातल्या आपल्या बेंगलोरला ब म शहाजी राजे भोसले. भोसलेच जागिरी होती तिकड आणि. ते कसं होतं ते मुगल टिपूल सुलतान म व हैदरा अली. हा, यांच्या खाली ते आधिपत्य होते त्यामुळं. यांच्या जहागीरदारी शहाजीराजांकडे होते आणि म पा. त्यानंतर परत ब्रिटिशांनी
आता बेंगलुरला भाषा शैली कशी आहे तिथ तिकडा तिकडची.
त्याच्यात तिन्ही लँग्वेज आहेत सगळे सगळ्या लँग्वेज बोलल्या जातात म्हणजे. आता कसं आहे बहुभाषिक तिथं हे आहे म्हणजे तिथं अ मुख्य. ख अधिकृत कन्नड असलं तरी भाषा तिथ. कन्नड असली तरी मराठी हिंदी तमिळ इंग्लिश म्हणजे ऑल ''--'' अ सगळ्या जगात जेवढ्या भाषा बोलल्या जातात देशात आपल्या त्या देश. त्यातले सगळे विद्यार्थी वगैरे आय टी पार्क मुळ तिथं तिथं उपलब्ध आहेत ना. त्यामुळं तिथं जास्ती हे झाले ना. एज्युकेशनल हब झाल्यामुळं नोकरीचं हब झाल्यामुळं. सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत्या बेंगलोरला.
हम हम हम, मग तिथे आता आपल्याला जर बघायचं. त म्हलं तर महत्त्वाचं कुठलं हे स्थान बघण्यासारखं.
आता तिथं तुम्हाला बघायचं झालं तर तुमचं म्हणजे. अ बेंगलोर पॅलेस आहे तिथं परत आर्थिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणजे. ह सुरू आहे का नाही आपलं आयटी हब जिथ आपण स्पेस. मते सोडतो आपण राकेट वगैरे विमान वगैरे परत तुमचे वेब. प्रो कंपनी आहे का नाही आपली. अ म्हणजे ब म्हणजे साबणाची किंवा सगळी. तशीच आयटी मधली ई विप्रो कंपनी आहे. म्हणजे त्याच मालकाची. नारायण मूर्तींची. इन्फोसेस हाय. हिंदुस्तानी रोनेट टिकस याची, कंपनीय मुठी तिथं. त्याचं मुख्य कार्यालय त्याज. आणि त्यात काय झालंय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुर विद्यापीठाय. त्याच्यामध्ये अ अ सगळ्यात मोठी इंजिनियर्स. म्हणजे, देशातली टॉपची, कॉलेजेस तिथं यात, बेंगलोरमध्ये आता पर्यटनाच म्हणलं तर, तुमचं ते अ विंसर क्ल्सी सारखा देखणार लंडन अ राजवाडाय ना. तसा बेंगलोरमध्ये एक राजवाडाय. परत लालबाग पोटॅनिक कल गारडनाय तिथ.
बॉटनला. म्हणजे, हैदर अलीने ते विकसित केलंय. ऐतिहासिक उद्यान. आणि तिथं, सगळ्यात महत्वाचं कसाय. काचंचं घर एकाय.
हा, हा, हा. न अ ते काच चं घर म्हणजे कस, ते पर्यटकांना बघण्या
हा. पर्यटक भरपूर पर्यटक तिथं, सुट्टीला आकर्षित होतात. आणि त्याच्यामध्ये, सगळ्यात जास्ती म्हणजे तुम्हाला तिथं, हे याय आं जे जास्ती लोकांचं, अ बघायसाठी, लोक येतात तिथे. त्या शहरामध्ये. आता कबन पार्काय तिथ म्हणजे शहराच्या, तीनशे एकरावरती निसर्ग हिरवगार अ कबन पार्क म्हणूनय. कुबन कुबन. आणि अ वे वे तिथलं कर्नाटकाचे विधीमंडळाचे विधान भवनाय, अस. विधान संवादा म्हणूनाय तीथं. विधिमंडळाची भव्य इमारताय तिथ त मुट्टी. हा वेगळ्या पद्धतीचे जुनी ऐ ह्याच्यात हे केलेलय. आणि त्या
असं आपल्या इथं, महाराष्ट्रात कसं, आता अ की आपण, हे करतो. म्हणजे आपल्या इथं, असं ह्याचा मेनू कस असतो. आता कोल्हापूरला कसं, आता तांबडा- पांढरा. तसं, तिकडचा कोणता? अस मेनू आहे की
सगळे मेनू म्हणजे, कसाय माहितीय का? त्या - त्या सगळीकडचे मेनू तिथं, उपलब्ध होतात. म्हणजे असं नाही की, काही मिळत नाही, असं नाही. सगळं मिळतय तिथं. म्हणजे, अ खाद्य संस्कृतीच्या, जेवढ्या आपण इकडं खातो. तेवढ्याच तिकड उपलब्धयत. म्हणजे नवीन, अ एम जी रोड तिथे एक आहे. अ परत बनेरा नॅशनल पार्कय. नदी हिल्स, नंदी हिल्स म्हणूनय. परत तुमचं त एम जी रोड ला, खाण्यासाठी. शॉपिंग सेंटरायत. त. परत अ त्याच्यामध्ये तुमची अ मेट्रो रेल्वे आहे. परत पर्यट पा पा तुमच्या पर्यटकांसाठी वेगवेगळे हॉटेल्स परत सत रेस्टॉरंट
म्हणजे आपल्या इथं कसं की मुंबईला अस मेट्रो रेल्वे झाले तसं तिकड पण आहे का?
मेट्रो रेल्वे तिथं प पहिल्यापासूनच आहे ना असं. आता बेंगलोर बेंगलोरमध्ये जर तुम्ही जर खाद्य संस्कृती बघितली बेंगलोरमधली,
हम्म
अं तर त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे अअअअ अत्यंत अ म्हणजे जुनी ट्रॅडिशनल शंभर वर्षापूर्वीच्या हॉटेल्स आहेत. दर्जेदार खॅपे आहेत, परत तुम्हाला सांगतो, अ अ अ अ.... तिथं नाशत्याला जर बघितलं तर मसाला डोसा मिळतो, मोमो, इडली, परत कडक फिल्टर कॉपी जग प्र्रसिद्ध आहे तिथं. परत पी घोडी पी पोडी इडली म्हणून आहे तिथं.,
हा हा हा.
मऊ इडलीवर तूप आणि चटणीची पोड मसाला घालून दिली जाते तिथं. प्रचंड गर्दी असते त्या ह्याला परत डोसा आणि तुपाची धार म्हणजे डोसा धरून कुरकुरीत आतून मऊ असतो आणि त्यात न काय होते साजूप तुपाची धार दिली जाते त्याच्यावर
हा हा
सत्तर आणि शंभर वर्षापूर्वीची जुनी बहु नाही आहे ते म्हणजे तिथ म्हणजे, अ जुनी म्हणजे अगदी, खूप वर्षाची घरं किंवा, तिथं वेगवेगळे प्रसिद्ध ठिकाणं आहेत तिथं
हा हा म्हणजे आता आपण गेलो, म्हणजे गेल्या गेल्यासारखं तिथ बघण्यासाठी खूप काही काय म्हणजे, आपलं आपलं पण समाधान होत तिथे गेल्यासारखं.
आता व्ही व्ही व्ही पुरम म्हणून एक तिथं काणय अ बेंगलोरचं स्ट्रीट फूड आहे म्हणजे तिथ गल्ली आहे ती खाण्याची शंभर टक्के तिथं क नाही तुमचं व्हेज व्हेजिटेरियन मिळत. तितंय सगळं. सगळं म्हणजेथे जर तुमचं रोज कुलकंद, आईस्क्रीम, पोटॅटो, टोस्टर, परत तुमची तांदळाची भाकरी परत हा सगळे सगळे आणि अ तिथं कसं आहे कर्नाटकच म्हणजे तिथं जेवणाच म्हणजे क बिसी बेळी भात म्हणूनेत तांदूळ डाळा एक नाही,
हा हा
त्याच्या भाज्या परत खास मसाल्यापासून बनवलेलं म चौदार प्रकारची अ बुंदी बुंदी म म म सारखे ते भताजे प्रकार बनवले जातात, हा रोगी मुड्डे म्हणून आहे ते नाचणी पिठाशी गोलगोळे करून., सांबर आणि मटण चिकन रश्यात ते कोळं म्हणून... घातले जातात... म्हणजे अशे अंडी केल्यासारखं.
हा हा हा.
म्हणजे नाचणीचे पिठाचे गोळे, अंडी आणि म... ते... ते चिकन आणि मटणाच्या रश्यात. घातले जातात. त्यामुळे ते चौदार होते असं. तर मंगलोर बन्स म्हणून हाय... केळी आणि मैद्यापासून बनवलेली हलकी गोड पुरी मिळते तिथे. मंगलोर बन्समध्ये. आता बिर्याणी आहे तिथं... तुमच्या बेंगलोरमध्ये दोन हा बिरयाणी हाय. अं सबा... जिरासबा तांदुळ अनी पुनीरदा काय म्हणतो? पुनिरदा. पुदीना का कोशिंबीर वापरली जाते त्याच्यामध्ये.
हू हू हू हू.
आणि केफे आणि पब संस्कृती. हुती तिथं जास्ती... आयटी पार्क मुळं... कारण भा... श... पगार जास्ती हेत.
आमचं कसं होतय, आम्ही असं म्हणजे... जास्त जाणं आमचं कधी झालेलंच नई. पण आता हे विमान -ते आम्ही जर, मुलांचे त्यात आता हे आयटी पार्क असल्यामुळं... त्यांच्या एज्युकेशन साठी आपलं हे करता येईल.
कॉपी बार वगैरे सगळे... मोठ्या प्रमाणात हायेत. चांगलं बघण्यासारखं तिथं... आवर्जून एक चार दिवस वेळ काढून जावा, बघायला
हो हो, नक्की नक्की, चालेल चालेल.